हॅलो मला वाटलं कुठे गेलीस.
नाय नाय कॉल जॉईनिंग दाखवत होता.
हा.
वेळ लागला जॉईन
हा बोल ना बायका काय म्हणला?
म्हटलं किती काम करतात. आणि मला असं वाटलं की नाई का खूप बायकांना असं जानिव नसेल की आपण त्यांचं नाई का त्यांच्या ज्या काम करतात त्याला किंमत नाय पण त्या म्हणतात कि आम्ही काही म्हटलं तरी समोरच्याला नाहीये ना. किंमत त्यांच तर म्हण असल असं. तुम्ही घरात असता हे असता.
हम हम हम हम.
तर ते तर तसच बघत.
अच्छा. म्हणजे सगळीकडे सारखी व्य व्यवस्था आहे.
आणि इथे बघ ना गावा. गावाकडच्या असू दे शिकलेल्या असू दे. काही पण अस ते काल मी आहे का साईड. सायकोलॉजिस्ट शी बोलत होते तर ती म्हणत. ती तू की पहिलीचे मुलं फॉग वगैरे बघतात.
व. नाही पाहिजे मला मूल बाळ. नाही पाहिजे मला मुल बाळ.
बाई अ. त्यांना ते टाईप कसं करायचं वगैरे काय माहिती पण नाही ना त्यांना लिहिता नाही शाळेत. पण ते वॉइस कमांड देऊन. सांगतायत आणि त्यामुळे म्हटलं की तो इतका साधा शब्द वापरतो मुलगा इतका. इतका का त्याने साधा शब्द वापरून शोधलं. की आम्हालाच आश्चर्य चक्कीत. की ह्या शब्दाला कसं काय असेल ते म्हटलं मी तुला रेकॉर्ड होतो म्हणून फोन न. तो शब्द नाही सांगू शकत.
हा हा हा,
पण मग आम्हालाच असश वाटलं की ह्या शब्''--'' ब्दासाठी हे कसं काही येत असेल.
हा हा हा हा हा, डेंजर आहे पण जे काय होतय ते म्हणजे आता इंटरनेटमुळे. वाईट गोष्टी पण भयंकर वाढल्या ग.
वाईटच गोष्टी वाढल्यात असं झालं.
हम.
तु बघितलं. ना ते रुपीच्या चित्रांवर वगैरे काय काय हातभाव. हा त्वरे करताय ती शाळेतली मुलं.
हो ना ग वाईट आहे वा्हाईट.
आणि ह्यांना ह्यांच्या समोर मग त्यांना चान्स आल्या. खऱ्या बायका समोर आल्याच्या नाही का ताकत नाहीय. किंवा ते एकदम बाळ आहेत लहान आहेत तर हे काय करणार.
खूपच कठीण होऊन बसलाय. माहितीे काय इंटरनेटचा फायदा घेऊन मोठे होणारे खूप कमी लोक आहेत बरं.
हो हो,
खूप कमी लोक आहे खूप कमी लोक बाकीकडे सगळा टाइमपासच सुरू.
आनंद गडकरी म्हणायचे ना ते. तुम्ही त्याचा कसा वापर करता त्याच्यावर डिपेंड आहे ते चांगले की नाहीे.
हो हो हो,
आणि आजकाल म्हणजे मी एकदा मध्ये रील बघितल होत ती म्हणत होती की स्क्रोल वगैरे करण सोडून घ्या तुम्हाला खरच काय बघायचं असेल आणि ते तुम्हाला जेन्यूअन वाटायचं तुम्ही आपोआप पूर्वीसारखं गुगल वर जाता आणि सर्च करता.
हो.
आणि स्क्रोलिंगचा आणि तुमच्या मेंदूचा हेजा काही संबंध नाई ए. जर तुम्हा जेन्युअली नेट चा वापर गुगलचा वापर करून किंवा कशाचा वापर करून शिकायचा असेल तर आणि मी म्हटलं खरंच आपण पूर्वी आपल्याला गरज असेल तेव्हा नाई का ऑनलाईन जायचो कायतरी टर्म सर्च करायचो हे सर्च करायचो पण आता नाही होते तस.
आणि आज स्क्रोलिंग मूळ जे नॉलेज मिळत ना ते खूप अति एक्ट्रा आहे असं मला वाटतं.
आणि
म्हणजे ते माहीत नसेल तरी काय फरक नाय पडणार.
हा मी तेच आणि असंही खूप जे नॉलेज मिळतं ना ते कुठे आपण अप्लाय करतोय?
हम् हम्.
म्हणजे तू आणि मी एकमेकीना सायकोलॉजीशी डिपेंडेड दहा रील पाठवले त्यातले एका रिल च आपण कस बस अप्लाय करायचा प्रयत्न करतोय.
हो हो.
पण आपण अप्लाय कुठे करू शकतोय? माझ्या मते हा एवढं कंटेंन हा आपल्या एका मेंदूसाठी नाहीच ए.
नाहीया ग आपल्या मेंदूची क्षमताही नाही ना तेवढी म्हणून आपण लवकर करतो. बघितलं का तू?
हो हो. हो.
जेव्हा इंटरनेट नव्हतो तेव्हाच आपलं कामाची हे बघ. कारण मेंदू थकतो ना आपला आपला.
थकतो आणि अजून एक मी तेच बघत होते की मेंदूला कुठल्या भावना हव्यात ते कळतच नाही ना म्हणजे एकदा आनंदाची भावना येते रील बघून दुसऱ्यास क्षणी दुःखाची भावना येते तिसऱ्या शनि वैताग. चौथ्या क्षणी बोर्डम अशा वेळी वेगवेगळ्या भावना येतात तीस तीस सेकंदामध्ये तर तुमच्या मेंदू कन्फ्युज होतो. आणि मग ब्रेनफॉक पण येऊ शकतो.
हा हा हा.
असं ती मुलगी एक्सप्लेन करत होती आणि मला ते पटलं. लहान मुलांचे त इमोशनच डेव्हलप नाहीयेत. आणि ते बघतायत रिल्स.
आणि लहान मुलांना एनझायटी किती होते.
तेच तेच ना मग ते चिडतात अग्रेसिव्ह होतात.
हम्.
पटनच चालू आय. पण सचिनच्या एकदा मला पाया पडायच्यात एवढा महान माणूस त्याचा तो
अजिंक्य मला म्हणला तुमत लक्ष एकदा पण तो आधीपासूनच बॅक करत होता म्हणला.
आमच्या समोरच्या लई कौतुक करायच्या, आम्ही काई म्हंटल तर.
ह्, अगं ब्रोकोड.
हो हं तेच-तेच. पण किती-किती ते, कौतुक.
व्यावहारिक माणूस नाहीेये गं.
अगं पण मला तो खरंच व्यावहारिक वाटायचा, तू बघ ना त्यांनी गाडी घेतली, नही का बरोबर, सेकंड हँड शोधून. तो कसा राहतो, एकदम कमी पैशामध्ये पुण्यात राहतो. परत त्याने, तो लॅपटॉप घेतला, माहितीये ना?
हो हो हो.
हा तो कमी पैशात घेतले हेतें, त्यामुळे मला असं वाटायचं, हे तरी दोघजण माठ येत. ह्याना त्याच्या समोर, कि त्याला तरी नही क असं, हे
ह्म ह्म ह्म, अगं मला पण वाट त्याच्या आमच्याकड तो जुना कुलर होता, बघितला का नद्या मध्ये. तो त्याला बाहेरून, पाणी टाकावं लागल.
हो.
आम्ही ना, तो त्याला दिला, म्हणजे तुला पाहिजे त पत्राच्या घरात राहायचा ना, तो.
हो हो.
खूप गरमी होते वगैरे, म्हणून ओके.
हं.
तो त्याच्या एफझेडएस वर घेऊन गेला, तो कूलर.
हो ना.
म्हणजे कसं नेला, त्याने बांधलं वगैरे त्याला नीट. आणि जाऊन त्याने त्याची पाती बदलली की काय, काय-काय त्याला नवीन सारखा केला होता, परत. त्यांनी फोटो पाठवला.
हों, परत गोष्टी रिपेर करायच्या.
हम्म.
तिथल्या तिथं, पटकन त्यामुळ तो असा हुशार, पण आता त्याचा तोच स्वभाव त्याला हे करतोय, असं वाटायला लागलंय.
शी लग्न केलं जी, इंजिनियर अय म्ह ते काय ऍडजस्ट करतील, त्यांना पैसे मिळतात ना भरपूर.
हो हो. आणि त्यांना रिप्लेस करने, ते रिपेर करण्यापेक्षा त्यांचा मानसिक हे रिप्लेस करण्यात जास्त अस, कारण की ते तसशेच वाढलेत. आपल्याला रिफिल वगैरे घालायची, सवय होती.
होती, ते रिप्लेस करता पेन
ते पेन फेकून देतात, ते दोन तीन रुपयाची रिफिल नही आणत. ते दहा रुपयाचा, पेन घेतात.
हम् आणि पण ती सररासमध्ये, त्या दिवशी बोलत होती ना. अजिंक्यनी पण ऐकलं, मी मुद्दाम स्पीकरवर ठेवला, म्हणत होती की, गावात दाखवायचं होत. म्हणे याला बायको हे आली म्हणुन, इंजिनियर म त्याच दाखवून झा नही, म्हणून मला असा वापरतोय. हे सोडणार नाही म्हणते ना, ती एक अजिंक्या म्हण तू तिच्यात गुंतू नको, ती रिमेज मोड वर गेली, म्हटलं मी काय करू, तिनीच मला फोन केला.
ते अक्षशः रिवेंज मोड वर गेलीये त्या दिवशी मग अकरा वाजतापर्यंत ना मला चार-पाच दिवसापूर्वी कि पाच-सहा दिवसापूर्वी हम्म मग ती म्हणे बघ आत गेला म्हणे तो माझ्या नजरेसमोरूनच गेला त्याचं लक्षण नाही म्हणे मी इथे बाहेर बसली आहे म्हणून हम्म तो फोनही करत नाही अन मी पण त्याला सांगणार नाही मी कुठे केली होती म्हणून म्हणजे तिला ती माझ्याशी फोनवर का बोलत होती तर सचिननी फोन केल्यावर बीझ
बिझी यावा म्हणून
मला आणि मग त्याला इनसेंक्यूअर व्हावं मी तिला विचारलं चार वेळा जेवण झालं काय जेवून घे जेवून घे मला पण जेवायचंय असं मी म्हणत हो ती आपली बडबड बडबड करत नंतर तो मला गेला माझ्या नजरे समोर त्याने बघितलं पण नाही इकडे आता फोन करल तर मी पण नाही बोलणार मी पण नाही सांगणार मग मला कॉल आहे म्हणून एवढा वेळ बोलत असल हम्म
आणि त्याने त्रास देऊ नये म्हणून हिने लग्न केलं आणि आता हीं ती म्हटली ना तुला कि ते तुम्हाला पण त्रास देईल म्हणून मी लग्न केलं
हो हो हो
मग आता हिला काय तो त्रास नाही देवू शकणार का?
काय माहित आता हे त्रास देते त्या
हा त्रास वाट त्रास वाटेल का उलट तो खुशी खुशीतच असेल लग्न झालंय म्हणून त्याचा एम तेवढाच होता संसार करायचा हा एम नव्हता त्याचा
आला होता आमच्याकडे म्हण तो तू होतील तेव्हाच म्हणत होता का?
काय नाही ते व्हिडिओ व्हिडिओ कॉल केलता तेव्हा
हम्म हम्म हम्म
चिरली
त्याच्यानंतर पण आला होता वाटत एकदा तो म्हणे फिटली माझी हाऊस लग्नाची
हा तुमच्याकडे ते दोघं आलते ना
हो आले होते मी काय बस ळे होते एक दोन तास आणि मग लग्नाची हौस फिटली म्हणत होता
अवघड हे
याचे झाले दहा मिनिटं बंद करायचा
हो हो हो हो करते मी लागतोय का बघते लागतोय का बघते नाही तर नॉर्मल कॉल करतो
चालेल चालेल हो बाय